हॅलो.
हा बोला की. काय नाही.
हम्.
हॅलो. हॅलो हा बोल.
उन्हाळ्याच्या सुटत कुठं फिरायला गेल्या होतात का नाही म्हटलं.
नाही या ग जमलं नाही.
हम् होवे. आम्ही गेलो होत देवबागला.
बर मग.
हम्म म म्हणजे तुमचा काय प्लॅन आहे, का जायचा.
हा आहे की. नेक्स्ट म बघूया.
हम्म म्हणजे देवबागला तुम्ही जाऊ शकताय. म्हणजे आम्ही गेलो होतो. म्हणजे देवबाग हे ठिकाण कणे वॉटर स्पोर्टस साठी प्रसिद्ध आहे.
हा.
म्हणजे देवभग येत संगम पॉईंट पण आहे म्हणजे. कारली नदी. आणि अरबी समुद्र यांचा संगम होतोय तिथं. ते तुम्हाला बघायला मिळेल तिथं. आणि तारकर्ली बीच आहे.
आणि.
हम्म तारकर्ली बीच आहे. जे वॉटर स्पोर्ट साठी प्रसिद्ध आहे.
हा.
म्हणजे तिथं स्कुबा डायविंग बनना राइड. पॅरा सलिंग आहे, म्हणजे अे वेगवेगळ्या प्रकारचे राईड आहेत तिथं.
रा खूप वाडा राईट ना ते म्हणजे क काय असतं नेमकं.
म्हणजे तिथे गेल्यावर तुम्हाला. तिथे गेल्या तीजा अनुभव घ्या ना तुम्ही तिथे गेल्यावरच म्हणजे आता मी सांगितल्यावर कसं. ह
ठीक आहे ठीके आणि् जाऊन बघू नक्की म्हणजे जरा नवीन काहीतरी बघायला पण मिळेल अनुभवायला पण मिळेल
हा आणि परत तथं डॉल्फिन सपारी पण आहे म्हणजे कसं बोटीतून समुद्रात जाऊन डल्फ माशांना तुम्हाला म्हणजे बघण्याची संधी मिळेल तिथं
क आणि काय मग तिथलं स्पेशल काय किती दिवस राहिलेला शंभू
तिथे कस दोन तीन दिवस तुम्ही स्टे करू शकता तिथ रिसॉर्ट वगैरे पण आहेत देवबाग म राहण्यासाठी मालवणी जेवण पण तुम्हाला तिथ म्हणजे मिळेल परत आपल्या महाराष्ट्रात जर तुम्हाला काहीतरी खायच असेल तर उकडीचे मोदक वगैरे पण तिथे मिळतात आणि मह म्हणजे तिथ सिंधुदुर्ग किल्ला आहे बघण्यासाठी म्हणजे समुद च्या किनाऱ्यावर आहे तू किल्ला परत इथं एक छोटस बेट आहे
हा
ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे आणि परत गायच्या मुखाची कशी रचना असत असं त्या किल्ल्याची रचना आहे म्हणजे गोमुखी रचना आहे म्हणजे कसं समुद्रा लाटांपासून त्याच संरक्षण केलं जात हा मग परत तिथ चि उला बीच पण आहे
म्हणजे जास्त करून असं बीच वगैरे आहे
हा होय आणि स सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये तुम्हाला ब मालवण पा मालवण पाासून तुम्हाला बोटीतून जाय लागणार हा मग त्या किल्ल्या पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला म्हणजे अ बोटी अवेलेबल असतात आणि प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे एका व्यक्तीला शंभर रुपये तिकीट आहे तिथं
हा हा ह म्हणजे किती खर्च येतोय एका व्यक्तीला
एका व्यक्तीला म्हणजे पूर्ण देवभग फिरण्यासाठी
हा म्हणजे देवबागला जाण्यासाठी म्हणजे कशाान जाऊ शकतोय आपण टॅव्हल्स ट्रेनने कशाने म्हणजे अस जाऊ शकतो
म्हणजे देवबागला बघा जर तुम्ही कोल्हापूरच्या आसपास राहत असाल तर तुम्हाला अ प्रवास तो तुम्ही बस न सुद्धा करू शकता
पर हा
हा मुजे पहाटे चारच्या बस बस आहे तिथे आणि तधराशे रुपये हाय ह आणि कसं पाच तास लागतत्यात ना तिथं जायला आणि जर अ तुम्हाला जर स्वतःची गाडी करून जायचं असेल किंवा कॅब बुक करायची असेल तर अ साडे तीन हजार रुपय पर्यंत तुम्हाला म्हणजे हा साडेतीन हजार रुपये पर्यंत खर्च यील तुम्हाला जाण्यासाठी हा आणि त्या किल्ल्यावर कसा समुद्राच्या हा म्हणजे सम समुद्रच्या काठेलाच आहे ना तो किल्ला म तिथे किल्ल्याच्या आत अ अ तीन विहिरी आहेत हम्म त्या तीन विहिरीमध्ये कनय गोडं पाणी हाय हा म त्या गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. अं त्यांना दूध, दही आणि साखर अशी नाव आहेत. हा म्हणजे कस दूध बाव, दही बाव आणि साखर बाव असंय खरं त्याला दूध, दही, साखर असं त्या तीन विहिरींना म्हणलं जातय, म्हणजे कसं किल्ल्याच्या बाहेर खारं पाणी आणि त्या नदीत गोडं पाणी हा एक निसर्गाचा चमत्कार मानला जातो. त्यो तुम्हाला तिथं बघायला मिळल
हो हो छान वाटलं ऐकून
आणि तिथं कसं एक कोरड तलाव पण आहे. म्हणजे कसं अ पावसाच्या पाण्याने ती कोरडं तलाव भरल्यानंतर तेज कपडे धुण्यासाठी तिथं वापर केला जातो, पर्यटकांसाठी ह
आणि हॉटेल्स
हॉटेल्स वगैरे पण आहे तिथं तुम्हाला मालवणी जेवण वगैरे म्हणजे मिळेल मास
मार्केट वगैरे खरेदीसाठी आपण काय म्हणजे काय स्पेशालिटी काय आहे असं
म्हणजे आहे तिथं थांब तिथे गेल्यानंतरच तुम्हाला म्हणजे सगळं समजून जाई मग अजून कुठं तुमी म्हणजे तुम्ही कुठे जाऊन आलात कि नाही?
आम्ही आम्ही काय आस नाही. पण अ आमचं काय कोल्हापूरमध्ये हाय आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो ना रंकाळा आमच्याकडे रंकाळा पन्हाळा, ज्योतिबा ज्योतिबाचं मंदिर आमच्याकडं म्हणजे जास्त असं फेमस प्या न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस,
मग हा ही काय स्पेशल
खाण्यासाठी काय कोल्हापुरी तांबडा पांढरा रसा मिसळ, झणझणीत मिसळ,
हम्म
हम्म असं बरंच काय हाय
बर
अंबाबाई मंदिर,
हम्म
म तुम्ही कधी येताय की नाय कोल्हापूरला
हम्म नाही आम्ही पण ये म्हणजे येण्याचा विचार करतोय कोल्हापूरला
हा नक्की आमचा खलपटलं मग आमच्याकडे पण म्हणजे कोल्हापुरातस घेण्यासारखं पण बरच तस काय काय कोल्हापुरी चपला कोल्हापुरी साज द दागिने ह हे सगळं म्हणजे असं
हम्म ओके म्हणजे कोकण ला कधी आला नाही का तुम्ही
अ कोकणला गेले ना आम्ही गणपतीपोळे्याला गेलेलो हा का गणपतीपोळेला पण एक म्हणजे छान आहे बीच समुद्र आहे समुद्र मंदिर गणपतीपोळेचं छान आहे गणपतीपळेच मंदिर पण तिथं पण अ जयदुर्ग किल्ला मंदिर गणेश मंदिर एक आहे ते पण वेग म्हणजे दुसरीकडे आहे ते पण छान आहे तिथं
हा
परत तथून जाताना पाझ पैजारवाडीचं मंदिर एकय ते का कासवाच्या म्हणजे अ मु म्हणजे कासवाच्या आकृतीत तयार केले ते मंदिर त्यां हो
पै दारवाडी का ह
ते छान होत बघायला
मथ काय स्पेशलिटी काय आहे गणपतीपुळाची तुम्हाला माहिती आहे का
स आंबा बर्फी बघते य म्ही म्हणजे घेतलं होत प्रसादाला पण हा फोटोशूट करायला पण मस्त आहे म्हणजे तिथ सगळंस सनसेट प हा सनसेट पॉंट पण एकदम म्हणजे समुद्रावरून छान दिसत ते पण आम्ही बघितलं
समुद्रात गेला होतात की नाही मग
बोटिंग पण आहे तिथं पण
होय तिथं पण भरपूर राईड आहेत
मग तुम्ही बोटिंग केलं होत त्यांना
नाहीय कधी केलं पण आता विचार करते करायचा तुम्ही केलं होतं काराय
अ आम्ही पण नाही केलेलं आता बघ या देव बागला गेल्यावर कराण न तुम तुम्ही सांगितलंय म्हगितल्यावर आम्ही जाईना
हा नक्की भेट द्या देवबागला म्हणजे मस्त आहे सुंदरग किल्ला पण बघा छान आहे बर बर चालेल ठीक आहे ठेवू